हा ते एक दहा वीस सेकंदसोडून मग त्यानंतर आवाज येतय वाढत.
काय माहिती बाई
काय माहित मी पण म्हणून कट केलो नाही हॅलो हॅलो
ह हा मग महासत्ता पे तर आता फोटो मला क नाही आता कालचा नाही आजचा असला तर क आता फोन झाला ना आपला कॉल त्याच्यानंतर पाठव मग मी बघतो. हा आ आणि कालचं पाठव बघ एखाद
हा चालते अ हे काय म्हणाल त हा नुकत च म्हणाल ना हा ते मला म्हण ती तवा आपणला क्लास चालू म तव्वाची म्हणालती त्या तिची मैत्रीण तिची मैत्रीण होती. म मैत्रिणीचं सांगाल तिज ती ती तिनं तिला पण टॅली चा जॉब त्यानं पेमेंट जास्त हाय तिला पंधरा हजार
अस असतयच ग टॅलीला भर पूर असतंय. आपण सुट्टीत कायतरी शिका. आपलं जो क्लासमध्ये क्लासमध्ये टॅली शिकवत नाहीत काय?
नाही.
म्हणजे पंधरा दिवसात तेवढं शिकलो अस तो. नाहीतर गुगलला तर बघून युट्यूबला बघून शिक काय पाहिजे टॅलीच जरा
व्हय खरं टॅली जव्ह हे तर अवघडचये सोड तेव्हा मी हिला बघितलेलो कधी माहितय काय आपल्याला होती बघ टॅली
होय तो आपण शिकवला नव्हत का? आपल्याला सरांनी व्यवस्थित
तेच के बाई मला ते बघूनच घाण वाटलेल.
टॅली किंवा टायपिंग जॉब जास्त असतात. टायपिंग तर मराठी टायपिंग यायला पाहिजे. अस तस असत एम एस सी आय टी झालेल.
हूं
त्यांच्यावर पण भरपूर असतात बघायला पाहिजे आपण जरा शोधून. मला परवा सांगितल न्हवत व्हय तुला त आमच्या घराजवळ दवाखाना आहे तिथला आलाय कारण मी त्यांना काय फोनच केल नाय आता करून बघायला पाहिजे होत.
तुला तवाच सांगतलेल की मी फोन कर म्हणून
काय परत केलोच नाही बाय मी त्यांना त्यांनी म्हटलेल की आम्हाला परर्मनंट पाहि काय एमसीए करणार असला तर नको अस तस
व्हय
हूं
अवघड हाय. मग बघ तरी पण ट्राय करून बघ एक महिना जॉब भेडते काय बघ एक दोन खर अस आहे की नाही आपण सोडणार अस होतय आणि ऍडमिशनच्या नादाला लागणार आणि
आणि ऍडमिशन ला सुट्ट्या घेत हो हे जरा अस पण होतय ग म्हणून त्यापेक्षा ते इंटर्नशिप ते इंटर्नशिप करायचय की नाही आपल्याला ते एक चालतय त्यांना काय माहितीच असत इंटर्नशिप करायला ऍडमिशन त्यांनी घेणार आहेत. पुढ लागतय हे ते अस होऊन जात इंटर्नशिप तेन बघून कणाय अप्लाय कराय पाहिजे.
बघायला पाहिजे. फ्री इंटर्नशिप पाहिजे पेड इंटर्नशिप पैसे कुठन आणायच ते सांग मला पहिला.
फ्री लिंकडे फ्री च असतात आणि हे असते त्यांच पॅटर्न मिळत, परवा तुला सांगायच राहिल मी स्कूलच्या फ्रेंडसना भेटायला गेलतो कनाय मी
हा.
तेव्हा मी गेलतो मग मी तिला म्हणल तुला कॉलेज कड मिळालेत. तर म्हणल नाय मला लिंकडीं वरण मिळाले तिला दहा हजार पुण्यात
व्हय, खर्च आपल्या कोल्हापूर भागातल पण भेटलत तर चालतय घेऊ का आपल्याना
तेच की हो परवा मी लिंकडीन वर बघितलो. खर ते अप्लाय, माझ्याकडन अप्लाय झाल नाय म्हणजे सबमिटच झाल नाय म्हणुन मी तुम्हाला पाठवल नाय कुणाला. भक्तीला म्हणलो मी त्या दिवशी बघ त्यादिवशी तिझा फोन आलता का काय तर, मला अग अस अस करालतो की तित तिच्यात होत तवा करालतो आणि सबमिटच होईना सबमिट व्हायच्या वेळी हँग व्हायच बरोबर.
हम्म
मग त्यांच काय वेबसाईट फ्रॉड होत. होती काय होती काय माहिती.
असं हे खूप वाटते फ फ्रॉड एक असेल मग ही एक भीती, ती सोड आता सगळं फ्रॉड म्हणायचा आणि भरायचा जाऊ दे तिकड.
काय होईल तर आता लय जणांना डाटा मिळालाय असा पण आता.
ते भरुया सोड जाऊ दे तिकडं आती.
मग मी पाटतो. तो तुला आता जर मी शोधलो तर की मी तुला पाठवतो तुला घालवतो तर तू पाठव आपण बरूया आप्लय करून टाकिया. किंवा त्यो तुला पाठवलेलं तुझा कॉल करायचं म्हणलो आपण ते पण राहिल आपलं.
ते पण भेटून करायला पाहिजे कॉल बघायला पाहिजेत. ते कनई जायला पाहिजे इंटरशिप. एनटे ए कॉन्फरन्स वर घ्यायला पाहिजे. कॉन्फरन्स वर विचारु या थांब. मी करतो काय कॉन्फरन्स कॉल तेच की कॉ कुणाला तर घेऊया आणि कॉन्फरन्स कॉल करूया.
हा आता एवढ्या वेळान तर करून चालणार नाही.
हम्म उद्या करूयाच कॉन्फरन्स हम्म म्हणजे असं जर सांगायच आम्हाला पाहिजे म्हणायच दोन महिन्याच पण भेटल तर चालतय.
दोन किंवा तीनच पण चालतय.
तेच की कॉलेजला आमच चा आ
आणि गं कॉलेज आपल्याला लई दिवसान चालू होतय बाळ मला मी अस लई जणांचं ऐकल्या ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कॉलेज
हेचकी मा ऑगस्ट मध्येच चालू होतय. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये तेन चालू होतेय.
तेच की
अजून राऊंड अजून फर्स्ट राऊंड व्हायचाय मग प पाच, चार राऊंड होणार.
आणि राऊंड होवून पण महिन्याला कॉलेज चालू हुतय.
तेच की त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार म
म तेच ग ऍडमिशन होऊन पण महिन्यान कॉलेज होतय चालू.
बघूया मग आपण आता उद्याच कॉल करूया.
हा हा चालतय उद्याच कॉल करूया आणि भक्ती आम्ही तुझ्या चौकातन तुमच्या चौकातनच आलोय. तु को आम्ही डी मार्टला आपण एकदा भेटलेलो क नई.
हा
तवाच आम्ही तिकडनच आलो बा
तिकंडन आला तिकंडन का आलता तुमी?
साहिलंनना तिकडनच घेऊन आला आम्हाला.
घरला येता ना?
व्हय येताना व्हय
एवढ्या लांबन का खुळ्यावणी आणलाय त्यानं
काय म्हण भक्ती भक्तीन कसं काय तुला तिकडन आणली
कुटण
तेिकडन
अग आम्ही क्लासला येतोय त्या रोडन आलो
व्हय
हम्म
आम्हा आम्हा आम्हाला आ म्हणजे त्रिप्सी होतो ग मग गाव भागात धरणार म्हणून मग
सगळं आणलास
म तिकडंन घेवून आला हम्म तरी पण तो कुठन स्लम एरिया पासून घेऊन जात होता कुठन माहितीय काय आपण क्लास स्ट्रेट आलो तुमच्या कॉलेज तुमची स्कु
तिथंन हा
स्कूल च्या शेजारी एक रस्ता आहे तिकडच्या आतन आस घेऊन जात होता तो खर या टायमाला इथन आस फिरवून का आणला ते सब सगळं स्क्रॅपच होतं बघ ते अस भंगारवाल्यांचं सगळं अं ते वालं ते सगळ तिकडन घेऊन येत होता खरं काय माहित आज यात टायमाला कसं काय एवढं फिरवून आणलाय
काय माहित बघाय पाहिजे
मांडी हो जाऊन हे काय वायरी टाकणार म्हणाल्या की
ते नाही मला टाकू देेतील
नाव होय बई डिकेटीला घे कोण म्हणाल्या
अगं तुला सांगू काय भक्ती आशी का म्हणालती भक्ती आनी मी, की घाटमॅडम कडे जाऊन चौकशी करजा की अस तस ती चौ कशा वरून आल्या घाट मॅडमड परवा गेलती ते तिची आंटी आणि ती आत शतान भक तिला सांगितल्या स्टेफीडी कितीला गेलती की ग, चौकशी कराय गेलती जाऊन आल्या, अस आणि आपल्याला आज काय सांगितले का बघ
होय
हा
कस आज ती गेलती व्हय
होयच कि मग
हे महाग हाय
मी म्हणल म तू अक्षराला काय म्हणलीस ग, तर म्हणे काय म्हणलो नाही, मी अक्षराला, होय होय गेली असेल ग माझा तिझ बोलणच नाही लय दिस झालं, मी इकडं तिकड कामात नाही म्हणून असं म्हणले
म काय म काय तिझं कॉलेज भेटणार आहे म तिला
भेटणार असेल तर आज आपल्याला खोट बोली की नाय.
कसली खोटाड्री आहे ग ही
हूं, न्हायतर काय
अवघड आहे बऐ खोटं तर सांगायचं नाय बय कुठे घेणार हायत. आम्ही काय तुझ्यासाठी काय आम्ही वाईट ती आमचा वाईट विचार करत असेल आम्ही कधी तिचा वाईट विचार केलो नाही.
बघ की
त नी
खुळीच आहे बाई
आता, बघ की आता आपण तिझ सांगालोय यासाठीच कनाय करू घेऊ नकोस तु आयडी कशाला घ्यायल्यास
तेच की खरं एवढ्या माणसाला तिथ तिला कसं काय डी भेटल
ओळखी न तेन भेटतय ग, ओळखी आहेत, आता आवड्याच्या तिच्या काकाची ओळ की ते नाय असं तसं भेटू शकत
ह भेटू शकतो तो आवडाच्या ह्याच्यान वावाडे भाजपचा आहे का?
काय माहिती त्यांचकाका कोणाच आहे काँग्रेस कडन आहेत.
कामात बय सोड काय करत्यात करू देत म फक्त व्हाईट ते वगैरे टाकायला नको अ का माहीतीये का उगाच नुकसान होतय ग वर्षांनी नंतर नको वाटतय.
आणि विचारतात बा तिथं हं आपण जॉबला लागल तर तुम्ही काय घेतलात.
होय गॅप का घेतलेला वि च्यारत्यात
मग तवाही काही सांगणार
काय माहिती सांग मला नाही वाटत खरं ते घेईल असं बघू काय होतय.
होय तिच्या बहीणी तर त्या कीती हुशार आणि हे आहेत.
ती पण अभ्यास केलीती काय माहित बाय मार्क कस काय पडल्यात कमी
तेपण आपण चार दिवसच अभ्यासच केलतो बा करेक्ट मोज का नाही आणि तरी पण खरं मार् त्याच्या तरी पण आपल्याला मार्क पडतेवीसच जास्त पडलात पर्सेंटेज आपल्याला कमी आल्या
होय होय ते झालंयस हम्म
असं झालंय आपलं
काय आहे बघू आता आपण पण कॉलेज तर शॉट लिस्ट करून बघा कॉलेज ठेवाय पाहिजे म्हणजे पहिल्या राऊंडला काय तर ऐशी कॉलेज टाक
काय माहित नाही मला तरी
मला भक्ती सां मला भक्ती सांगितली ते डीकेटीतिचं रजिस्टर व्हय डिकेटीला जायच रजिस्ट्रेशन करायला आपण सगत जाऊयात
जाऊया की संगच मि पन म्हंटलेच की म कोणाला म्हंटल स्टेफीला म्हंटलो वाटत जाउया की आपण सगळे कॅप राउंड
चौवीस जण तेच की मग ते करायचं मग ते आत पहिलीच अ मग त्यात एखाद तर एकतरी कॉलेज आपल्याला मिळालाच लागते नंतर आपल्या ऍडमिशन कँन्सल होतय
पहिला ज दहा मिनट झाली हा थांब ते फॉर्म भरत थांब मी पण तू पण फॉमभर
हा
मग पाच मिनटांना लावत थांब मी मी लावतो थांब पाच मिनिट कट कर
हा